हॅलो, चहा तेन झाला?
हा, आता पिणार ए बगा.
होय.
तुमचा?
हो, झाला आमचा?
हा. आता संध्याकाळी काय करणार भाजी
संध्याकाळी अजून तयारी करायची बघायच आता काहीतरी करायचं.
फ्रीज उघडून मग ठरवणार काय
होय
असं नक्की काही नसते आमचं काय असं लक्षात आलं तर काहीतरी थोडंफार. करायच अन् सोडायचं असं हा संध्याकाळी काय जास्त कोण खायला बघत नाहीत. नाश्ता वगैरे काहीतरी थोडं केलं की झालं
अ भारी कि मग तुमचं
हो जास्त नाही असं थोडंफार इडली वगैरे काही तरी केलं? की संपलं मग
आमच्याकडे सकाळी नाश्ता लागतात संध्याकाळी ते चालत नाही.
होय
हंम्म हा पूर्वी करायचो कधीतरी हा संध्याकाळी कसं कधीतरी पुरवी करायचो पोरं लहान होती त्यावेळेस कोबी मंचुरी हा मग भात आमटी ह्यांनी खायची.
वडी वगैरे सोडली तर मग भात आमटी नाहीतर जेवण पाहिजेच बघा. बिर्याणी केली तरी भाकरी करावीच पाहिजे असं ये.
म्हणजे प्रत्येकांच्या घरी वेगळ वेगळें ये काहीतरी.
हो नाही पोरगीचं काही नसंत. माझ्या त्याच ते करून खात काय पाहिजे ते.
हा मोठे झाले ना आता
नाही नाही आठवीत नववीत असल्यापासून हे माझ्या शिलाईमुळे कसं त्याला पाठचं झालंय ते कापुन मग करायची ना सगळी.
हा हा हा
त्यामुळे काय एवढं टेन्शन येत नाही आणि आता काय स्वयंपाक हे करतात मी गावाला गेलो- ते दोन वर्षापूर्वी तर चपाती भाजी बाबा अन् दोघं करून खायची फोटो टाकायची असलं केलं म्हणुन.
बाई
हंम
हा उन्हाळ्याच वगैरे झालय सगळ.
ह उन्हाळ्याच ह्या वर्षी लवकर केल गेल्या वर्षी पाऊस पडला पहिला मिरच्या आणुन ठेव- मी केली.
होय त्याचाच प्रॉब्लेम होतो होत नाही लवकर
बाई गेल्या वर्षी की असं घालायच ऊनात पाऊस आला की पोरग असायच घरात वेदांत असला फास्ट तो पळत जायचा
आनायचं पाऊस गेला ऊन पडलं की परत स्लॅपला काय कोबा टाकलाय त्यामुळ लोटायचं. आणि परत मिरच्या घालायच्या असल काम केलंय. पन ह्या वर्षी नाही अजिबात ह्या वर्षी कुरवड्या पण संपलेल्या उडदाच पापड हे पण संपलेलं म्हणून लवकरच केलं ह्या वर्षी. आणि आम्हाला गव्हाच्या कुरवड्या लागतात तांदळाच्या चालत नाहीत.
होय ते कसं करतात?
गहु, उन्हात आता ठेवती त्यामुळ चार दिवसात बिजत्याती मिक्सरला फिरवायचा. त्याचं तांदळा सारखंच की करायचं चिक काढायचा.
म्हणजे भिजवून, गहू भिजत घालायचे ते?
गहु भिजत घालायचे.
हा हा.
उन्हात ते ठेवायचं बघा, पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीच्या मुलगीन मुसलीम आहे ती, तिनं केलेलं बघा ह्या वर्षी. तिची सासू म्हटली थांबा मी पण ट्राय करणार मग तिनं एक किलोच म्हटलं तर नाही म्हटली दोन किलो करते शेतात. आपल गहु आहेत काय करायच ती कर म्हटलं. भिजत घातलय चौथ्या, पाचव्या दिवशी चीक यायला लागलाय बघ सगळा चिक जायला उठतो कारण जास्त दिवस झालं की सगळं पांढर निघून जात आहे ना मग कमी पडतय चिक.
हा हा.
मग मिक्सरला लावून, काढून वरचा चो दोन, तीन पाणी न धुतलं की लगेचो. मिक्सर असल्यामुळे आता फास्ट होतय पहिलं पाटावररुट्यावर म्हणजे कंटाळा यायचा.
हा हा.
आणि मग ते ठेवायचं गाळून घ्यायचं पण ह्यानं आपल्या पिठाच्या चाळणीन. खाली त्याचं काही येऊन द्यायचं नाही एक सुद्धा गव्हाच्या वरचं ते साली.
हम्, हा ते मिक्सरला बारीक केल्यावर राहत असेल ना चोता.
हा चोता भरपूर निघतो त्याचा, चोता भरपूर निघतो हो.
हा हा.
मग ते नंतर सकाळच्या ल वरचं पाणी काढायचं वतून. आणि खालचं पांढर घट्ट चिक असतोय तो ठेवायचा पांढरा चीक ओळखतोयच की आपल्याला.
हो‌.
आणि सकाळचा करवड्या करायच्या मग त्या गव्हाचा वरचाच कोंडा असतोय त्याचा माझ्या एका घर मालकिनीच्या नंदनं केलेलं.
मिरची, - आणखीन तांबडा बुक्का हे घालून जिर-मोहरीची फोडणी मारून कडीपत्ता को मिर हे घालून ते असे वडे आपण थापतो की नाही शाबूचे.
हा हा.
तसं पातळसा असं थापूनण केलेलं त्याला एक वाळवाय जास्त दिवस लागतात. मग चांगल लाग
मग ते म्हणजे राहतात ते जास्त दिवस?
राहत की मी ठेवली मी केलते की तिथं असताना ती मला म्हटली मी फेकाय निघाले का फेकताय म्हटली मग काय करायच म्ह आईकडे आमच्याच मशीन देतो हितो कुणाला देऊ म्हटलं, थांब म्हटली ठेव टाकून मग. हो मग सकाळचं हिन करून दिलं की तीनच बचत गटाच काहीतरी ती ही होती मेन. आणि बचत गटाच त्यांच ऑर्डर असल्या की नाही चिप्सच्या वगैरे.
हम् हम्.
करून येत त्यांच्यात. म्हणून मग ती म्हटली हे फेक कायचं नाही बघ याचं हे हे तर लय पौष्टिक आहे तेच टाक दिसतो. मग मी नंतर पण करत होती, मग ह्या वर्षी. हो सगळं, सगळंत जातच ना ते मग चौत्यात.
होय हो, आणि आता पीठ जरी असेल ना तरी आपलं डॉक्टर वगैरे बोलतात असते कोंडा वगैरे असते ते. काढत जाऊ नका पीठ वगैरे चाळून घेत जाऊ नका हे त्या पद्धतीनें करा म्हणून.
हो नाही कधीतरीच अस भाकरी तुम्ही बिन चाळता करायची. तेवढीच कधी तरीच खाल्ली जाते रोजची काही खाल्ली जात नाही. करत होती ते पण करत होती मी. ते पण करत होती सगळं ट्राय मारायचं.
येत काय बघित ली रेसिपी पोळगा आमचं वेदांतास आहे रेसिपी बघायची. मोबाईलला बघितलं की पहिली करायची अन् खायची.
ते रवेज रवा आणि हे घालून बटाटे ह अ खिसून.
हा हा
ते करून आपण ह्याचे वडे करत नाही. हम् उडदाच डाळीचे.
हा हा
तसल करतो त्याला आवडतय सॉस बरोबर. हा तसा हा मेदू वडा इडली. जास्त होतय हे होत उडदा ाच्य डाळी जास्त वेळ होतय मग हे कस झटपट रेसपी. दहा मिनटात होती ना झालं की तळायला घ्यायच हा त्याने ते बघून बघून भरपूर करतय तेे मीठ वगैरे बरोबर बघून. हो त्याची खूप तेच त्याला कुकला जायचंय बाबा. काय हॉटेलात काम करायचंय झालं दोघांचं काही खरं नाही म्हणलं.
आणि काय चाललंय?
काय नाही आवराय लागले घरातल तेच.
तुमच्या तिथं मराठी शाळा असल की?
हो आहे की काय म्हंटला
थोडे दिवस मॅडमांना म्हणायचं घ्या बसून.
हम्म म्हणजे त्यांना बसवून घ्यायला असं काही प्रॉब्लेम नाही आहे पण अ हा बसत नाही आहे एका ठिकाणी.
तर आता कसं पाऊस पडत नाहीयेल तोपर्यंत जायचं त्याच्याबरोबर थोडा वेळ बसायचा आप पण आणि त्याचं तिकडं पुढं लक्ष लागलं की निघून यायच.
तो माझ्या मांडीवरून खालीच येत. उतरत नाही मी जरी गेलो ना कुठं तर हो मी बाजूला जरी बसलो ना तरी त्याच दुसरीकड कुठंच लक्ष नाही फक्त माझ्याकड लक्ष असतय.
हो इन्स्टाला व्हिडिओ होता कि बर आहे मॅडम कालच दवाखाण्यातन आलोय घरी जा. क्त औषध पितो आणि माघारी येतो की. ती दुसऱ्या एका मुलीच एक असत नाही अवो लय झोप. झोप आली ओ रोज झोपायची सवय लावली. ती मम्मीने बघा जरा झोपते की आणि मग बसते अशी करते ती मुलगी.
पोरांन, नाही-नाही नंतर कसं, आमची वैष्णवी छोटी असताना कि नयी.
हा हा.
शेजारी मुस्लिम मुलगा होता तो पण बसायचा, आणि मारवाड्याच होत मूल एक. मुलगा, मग ती बाईन असं ठेवलं की नयी पूर्ण म्हणजे मोठा हॉल होता तो शाळेचा, लोळायच पोरग त्याचे डोळे सुजायचे, नवी नवरी नांद निघाल्यानंतर रड ती असलं पोरग रडायचं ते.
आय ते गल्लीतले आहे, म्हणजे ह्याच्या सोबत. असलेल्या मुली आहेत, लहान अजून, पण त्यांना लगेलगे सवय झाली. आणि हा राहिनाच झालाय, त्यांच्यासोबत पण जात नाही, त्यांनी आलीत की खेळतोय त्यांच्यासोबत. पण शाळेला जात नाही.
जा नको-नको पुढं का नई लय-लय म्हणजे एकदम अवघड होत जाईल. म्हणून आत्ताच आपणच थोडा-थोडा वेळ बसलोय आहे. नाही-नाही आत्ता की नाही, सकाळी लवकर काम आवडायची आता सासू सुबाई घरात आहेत, त्यामुळे काही कुणाला जेवाय वाढायचा विषय नाहीये, आणि त्याच्या बरोबर बसायचं, एक दोन-तीन दिवस बसला की नाही नंतर विसरून जातया.
मी मध्ये काहीतरी महिनाभर घेऊन जात होतो त्याला. पण त्याला काय सवय लागली नाही, म्हणताना मग अ. त्यांनी पण बोललीत, दुसरीकड बघूया-घालूया असं तेन मग दुसरीकडे
मग एकदम दुसरीकडे असं काय बसणार आहे तो शाळेत एकदा.
म्हणजे जरा हीथल्या मॅडमांचं कसं, ते दुसऱ्या मुलांना रागवताना त्याने बघितलंय असं मारत त्यांना ते. त्यामुळे त्या मॅडमांची जरा भीती, त्याची भीती बसली. हा.
काल मी म्हटले, शाळेत जायचं थांब त्या मॅडमला सांगते. हो नाही-नाही ती दुसऱ्यांना ही करते, ती नाही आणि पोर व्हिडिओ बघ त्यात कणी बारक्या मुलांना मारलेल, ते शिक्षकांचं त्यामुळे ते खरं पोर जायला मागना तेया, ते आमच्या शेजारची पण आहे. काय ते बाई मारतीयाच बाई म्हणते, थांब म्हटलं मी येते सांगायला शाळेत. म शाळेत जातो दुसर पोरग आहे, ते नवीनच आले तीथ राहिला, बरोबर रिक्षा यायच्या काळाला ह्याला संडाच लाग लांगलेली असती, बाथरूम मधून बाहेरच येत नाही. एवढं त्या दिवशी हसलं, मला भीती आहे ती ना. ओ सांगा हो म्हंटली, म्हणलं कुठे आहे, म्हणलं सांडसात तो कधी बाहेर यायचा म्हणला.
हाहा....
रिक्षावाला म्हटला प्रत्येक पोराची नाटकं बघा लई भारी आहे ती.
त्यांना खूप काय तर ते वेगळं बघायला मिळत असेल रोज-रोज.
नवरर मी पण पूर्वी म्हणजे हॉस्पिटलला जॉबला होती, ना मी ह केलेले एम. एल. टी. केलेले. लॅबोरेटरी. करत होती, आणि नंतर ए फयला ऍडमिशन घेतल्यानंतर काय करायचं. मग ह्या डॉक्टरांची लॅब आहे म्हणून मला तिथं नेलं पहिल्याच दिवशी डिलिव्हीच्या रूम मध्ये उभं केलं, मला काय माहिती काय. मग काय ग उभी राहिली की समोर जें्न्स आमची दिसर आणि
ह
म्हटलं आता हे नी मला लॅबमध्ये म्हटली ती तर रक्त लगवी घ्यायच सडून डिलिव्हीच्या वईला काय करायचं
हाह
कप बसले म्हणजे मॅडम चांगली होती पाटलाची छान होती ती ती समजून घ्यायची मग त्यांना म्हटलं मला तुम्ही हे देणार होता हे काय हे आणि हे एकच आहे म्हटली डायरेक्ट माला नर्स त्यांचं त्यांनी सगळ शिकवलं पण ऑपरेशन थटर मध्ये थांबा सीझरला शिळी काढताना आणखीन म्हणजे बाळाला हे ऑपरेशन वगैरे सगळं, सगळ्याच्या काळाला आमची मॅडम घ्यायची, तेवढ्याला चांगलं होतं,
हम्
सच आम्ही तथो त्यावेळेस
छान असतं ना काही, क्षणाशी पेलं पेल्याचे
नाही, नाही,
हम्
एकदम भारी असायचं ते
हम्म हम् आता नाही काय करत मग, जॉब वगैरे तसा
नाही आता काय करतय आल्यानंतर इकडे इचलकरंजी आल्याबरोबर ही राहिली उल एवढ्या होत होते मग काय राहत करताय काही जॉब
होय नाही मग एकदा मुलं झाली की हो बाहेर पडता येत नाही,
नाही नाही आपण बाहेर गेल की मुलींच्यावर संस्कार होत नाहीत बघितलं इथ त्यामुळे काय उपयोगाच नाहील ते
हम् हम्
हा हम्म चालतय करू काय मग नंतर हा -हा- चालतय, चालतय मलात